हा
हा मॅम नमस्कार तुम्ही प्रिया आता मॅम मला थोडस ना असं बसले होत ते मी सहजच मग ते कुटुंबाची आठवण आली तर म्हटलं मग बोलू या कुटुंबाबद्दल एक दहा मिनिट आहे काय तुमच्याकडे
हो हो आहेत आहेत आपण नक्कीच कुटुंबाबद्दल बोलूया चला बोला मॅम
काय नाही ते आता कुटुंब म्हणजे फॅमिली फॅमिलीबद्दल मंग मी तुम्हाला एक म्हणजे माझा ए माझ जस कुटुंब आहे ते मी तुम्हाला शेअर करते मग तुमचं काय कुटुंबाबद्दल तुम्हाला काय वाटले वगैरे तर तुम्ही सांगा.
हो मॅम बर ठीक आहे म कुटुंब म्हणजे अ अ सर्व मा माणसे मना एकोपाने किंवा एकत्रितपणे अ सहजीवन जीवतात जगतात त्यांनाच म्हणजे कुटुंब असे म्हणतात आणि कुटुंबाचा कर आता म्हणजे आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणलं गेलं तर अ कुटुंब म्हणजे कुटुंबाचा करता हा वडील माणले जाते आता पण वडील मान कर्ता म्हणजे वडीलच माणले जातात आणि आता अ आता महागाईमुळे किंवा आता ह्या धावपळीच्या जीवनामध्ये जर दोघांनी जर काम केले तरच कुटुंबाचे अ कुटुंबाची चांगली व्यवस्था किंवा कुटुंब चांगल्या पद्धतीने चालू शकते असे अ आहे आता जास्तीत जास्त करून लोक म्हणजे स्त्री व पुरुष समानताकडे चालले आहे चाललेले आहेत आणि दोघे सुद्धा काम करतात आणि आपल्या कुटुंबाचे अ कुटुंब व्यवस्थित चालवत असतात म्हणजे लहान मुलांना कपडे त्यांच्या शाळा शाळेच्या फीज म्हजे आता शाळेच्या फीज सुद्धा खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, कारण का धा, धा एकेक लाख म्हणजे जर मोठ्या शहरात बघायला गेलं तर एकेक लाख पर्यंत फीज आहेत. मग त्या मुलांच कपडे, शिक्षण सगळं जर हे करायचं असेल तर दोघांनी कमवणे खूप गरजेच आहे. असे आहे. आणि आता महा महागाई सुद्धा खूप म्हणजे खूप वाढलेली आहे. साध आपण भाजीपाला जरी घ्यायला गेला तरी सुद्धा अ आपल्या सहज पाशे, साशे रुपये लागतात. ते पण पुरत नाहीत एकेकदा म्हण म त्यात कार्यक्रम आली किंवा कार्यक्रम आले कार्यक्रम आले घरात काहीतरी मोठे फंक्शनस परत अ कुणाचा बर्थडे आला परत काहीतरी असे बारसे असे ह्या कार्यक्रमात सुद्धा पैसा खूप म्हणजे खूप जातो आणि आपल्या आता जर ते सगळे हिंदू हिंदू हिंदू समाजामध्ये किंवा आता आपल्या हिंदू समाजामध्ये असं आहे की अ सगळे स आपण सण वगैरे जास्त करून मोठ्या प्रमाणात साजरे केले असते दिवाळीत सुद्धा खूप मोठ खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतात मग आपण कुटुंबाबद्दल माहिती घ्यायला गेलो तर आपण जर अ सगळेजण सेविंग करून किंवा सगळीजण कमवून कमवत असल तर आपलं घर खूप चांगल्या पद्धतीने चालतं आणि जर घरात एकत्रितपणा असला पाहिजअ असेल तरच आपलं घर खूप चांगल्या पद्धतीने चाल चाल चालत असं मला वाटत मॅम
हो तुम्ही जे बोलला मी त्या मताशी सहमत तुम्ही जे कुटुंब कुटुंबाबद्द म्हणते जी जेंट्स आणि लेडीजची समानता असते दोघजण मिळून काम करायला पाहिजेत महागाई वाढली आहे जे तुम्ही सांगितलं ते तुम्ही त्या मताशी सहमतच आहे. आता मला काय म्हणाय आता कुटुंब कुटुंब म्हणजे काय तर अ जे आजी आजोबा आई वडील मुलगा बहीण जे कोणी असतील ते एकत्रपणे राहणे एकोप्याने गुणा गोविंदाने उत्साहाने राहणे तर आता ह्याचे दोन प्रकार पडतात. आता दोन प्रकार आहेत जॉईंट कुटुंब असत परत आणि विभक्त कुटुंब अस म्हणजे जसं म्हणायला गेलं तर आजकालची पिढी तर बघा फक्त हम दो हमारे दो म्हणजे आई बाबा आणि त्यांची दोन मुले असंच राहत आहेत.
हो मॅम हो हम्
मुलं पण देखील मोठी झाली त्यान एज्युकेशन कम्प्लिट एज्युकेशन वगैरे कंप्लीट झालं. तर ते देखील म्हणजे परदेशात जातात किंवा बाहेरच्या ठिकाणी अ शिक्षणास किंवा जॉब साठी जातात म आं म त्या घरात देखील कुटुंबांची संख्या कमी होत जाते मग तुंबाती सगा एक कुफा वगैरे ते नाहीसा होतो आता आपण बघतोय आजी आजोबा हे गावी असतात आणि बाकीची सगळी फॅमिली सिटी मधे अस म्हणजे काही लोकं अ शिक्षणासाठी स्थलांतर करतात काही लोक जॉब साठी करतात काही लोक त्यांच्या वैयक्तिक क‌ काहीतरी प्रॉब्लेममुळे करतात म्हणजे बघायला गेलं तर कुटुंब आता म्हणजे अ प्राचीन काळी कस होतं जॉईंट फॅमिली काकी काका आजी आजो त बाकी सगळे सोबत राहत होते पण आता तसं नाहीये स्थलांतर होत आहेत आणि कुटुंब हे म्हणजे धा हा लोकांच कुटुंब होत ते आता फक्त चार किंवा दोन लोकांच कुटुंब आपल्याला पहावयास मिळत आहे तर या बद्द तर तुमचं
हो मॅम हो तुम्ही जरा बोल ते आहे ते बरोबर आहे आणि अ आजकाल आजकालच्या या धावपळीच्या युगात म्हणजे जस करून आता आई वडील मुल मुलांना शिकवतात त्यांना लहानाचे मोठे करतात आणि परदेश त्यात घालवतात आणि त्यांना चांगले चांगले पेमेंट्स लागतात पण तीच लोक तीच मुलं त्या म्हणजे आईवडिलांना वृद्धश्रमात नेहुन म्हणजे जास्तीत जास्त फीज् भरून त्यांना वृद्धाश्रमात टाकतात त्यांना नातवांचे आपल्या म्हणजे त्यांच्या त्यांच प्रेम भेटत नाही ज्या म ते कुटुंब कसे मांडले पाहिजे त्यांना म्हणजे म्हणजे लहान मुलांना आजी आजोबांचे प्रेम मिळत नाही मग त्यांना सुद्धा खूप त्या त्या आईवडील म्हणजे आजी आजोबांना किंवा त्या वृद्धांना खूप वाईट वाटते मग ही संस्कृती ती म्हणजे म्हणजे ही लोकांच्या मध्ये जी काय नाळं असते आजी आजोबामध्ये म्हणा किंवा नातवांच्या मध्ये जी काही नाळं असते ती मग ही तुटली केली जाते मग लो मग हे असं ही एकत्रपणा नाही राहत आणि जास्तीत जास्त पर्ण ते लोक लोक म्हणजे आज म्हणजे म्हातारपणा म्हणजे म्हातारपणा तर आई बाबांना सोडून द्यायला लागलात वृद्धाश्रमात किंवा अनेक लोक म्हणजे ते मोठ्या लोकांना झाला जसच कि मग आता जे छोटे लोक असतात, त्याचा म्हणजे जो काही घरात वाद असतो किंवा आईवडील आजीआजोबा चं पडत नाही मग त्या लोकांना रस्त्यावर सोडून देतात, कुठेतरी लांब त्यांना सोडून येतात, ज्यामुळे मग त्या मग त्यां त्यांच्या मुलांच्या सुद्धा हेच प्रभाव पडत असो लहान मुलांना त्यांच्या आजी आजोबांचे प्रेम कमी पडते मग हे जे काही कुटुंबामध्ये वाद हो होतात म ती हे असंच जर कुटुंबामध्ये असेल तर मग ते कुटुंब नाही होऊ शकत, जर आपण कुटुंबात राहायचं असेल तर ते आजू आजोबांना किंवा आजी आजोबांच प्रेम नातवांना मिळाय पाहिजे, नातवांना आजी आजोबांच प्रेम मिळायला पाहिजे हे दोन्ही गोष्टी होत झाल्या तरच आपल्याला एक चांगलं कुटुंब बनेल आणि जर सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे राहिलं तरच एक चांगलं म्हणजे चांगलं कुटुंब होईल आणि जर काही वाद असेल कुणा म्हणजे आपल्याद्दल कुणाबद्दल मनातल्या किंवा शंका जर असेल जर आपण तोंडावर डायरेक्ट बोलून म्हणजे तुझ बापा हा तुझ चुकला आहे ही तुझ चुकला आहे जर एकमेकांची जर शेअरिंग केअरिंग असेल तरच आपलं कुटुंब चांगलं राहू शकतं आणि मगच मगच आपलं जे काही मतभेद आहेत ते कमी होतील असं मला वाटत मॅम
हा बरोबर आहे आता बघा आता तुम्ही जे म्हटलं ते बरोबरच आता बघा अ आता मी तुमला एक एक्साम्पल सांग आता जर समजा एक कुटुंब असेल आणि त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती बाहेर जॉब साठी किंवा शैक्षणिक कार्यासाठी बाहेर राहत असेल. म्हणजे अ कुठं पुण्यात किंवा मुंबईमध्ये तर ती आजारी पडली आजारी पडल्यानंतर तिला तिचं म्हणजे कुटुंब आहे का ति तिचं ते मानसिक किंवा ते ती मेंटली जी अस्वस्थ झालेली असते त दूर करण्यासाठी हॅलो
हा बोला मॅम हा
तिथं कोणीही नाहीये मग जर ते जर आपण इथ सोबत असताना एखादी व्यक्ती आजारी पडते तर तिचा तण तणाव दूर करण्यासाठी तिची आई जवळ असते आजी जवळ असते आजोबा जवळ असतात म्हणजे ती एवढं दिवसभर काम करून देखील किंवा आजारी पडल्यानंतर देखील तिच्या आईकडे म्हणजे आईचा प्रेमळ चेहरा आणि बाबांचा तो आधार किंवा माया या दोघांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तिला एक फिफ्टी पर्सेंट तरी वाटू शकत बर ते पॉसिबल नाहीये ते घरातल्या दुसऱ्या मुलगीसाठी जी मुलगी ती बाहेर असते जॉब साठी कारण ती येणार आणि ते काय म्हणजे ती आजारी जरी असली तरी तिला तिचे काम हे वगैरे सगळं करावेच लागणार असं असते कुटुंबामध्ये आता आता तसं म्हणाल आता हे तुम्हाला तर पटलंच असेल आता आणि सांगायचं झालं तर आता बघा कुटुंबामध्ये काय महत्वाचं असतं? आजीचं आणि आईचं प्रेम, बाबांच आणि आजोबांचा आदर, माया हे महत्त्वाच असतं. म्हणजे कुटुंबामध्ये ख कुटुंबामध्ये फक्त एक मुलगा किंवा मुलगी किंवा आई असेल तर ते कुटुंब अपूर्ण. कुटुंबामध्ये आजी पाहिजे, आजोबा पाहिजे, काका पाहिजे, काकी पाहिजे मुलगा मुलगी म्हणजे हे सगळं जण मिळून जे एक एकत्र आपण राहतो तिथ एकोप्याची भावना निर्माण करतो प्रेम जे काही असत ए एकत्र राहून जे सण उत्सव साजरे करतो. जे काही असत ताण तणाव आपला कमी करतो. गुन्या गोविंदाने राहतो त्याला म्हणतात कुटुंब. आणि कुटुंबासोबतच जर आता हे एक झाल. कुटुंब आणि आता तुम्हाला माहतीच आहे शेजारी वगैरे सगळे जे असतात ते देखिल चांगले राहून समजावून घेऊन एक व्यवस्थित राहीलीत की त्यांना देखील आप कुटुंबात प्रवेश देऊन राहून देऊ शकतो. म्हणजे समाजामध्ये कुटुंब हे किती ही महत्वाच आहे एखादं कुटुंब दुसऱ्या कुटुंबामध्ये किती उपयोगी पडू शकत. हे आजकालच्या पिढीला नक्की की समजलं पाहिजे. यावर तुमचं मत काय आहे?
होय होय होय मॅम कस कस हाय म्हणजे कुटुंब म्हणजे नुसता घरात राहणारी किंवा घरात राहणारीच मानस नाही. कुटुंब म्हणजे आपण जोडणारी सुद्धा माणसं असू शकतो. कारण का अनेक लोकांना त्यांजीचे सपोर्ट नसतात एकेकांचे वडील जातात, एकेकाची आई नस म असे लोक काय करतात म्हणजे जे काही त्यांचे मा म्हणजे त्यांच्या पाहुण्यापैकी किंवा त्यांचे शेजारी असतील त्यांना खूप म्हणजे खूप त्यांना त्यांचा सपोर्ट देतात किंवा त्यांना मानतात आणि त्यांच्याशी त्यांचं नातक अगदी घट्ट असतात जस कि तुम्ही म्हणला की मॅम मग अशी अ अ की म्हणजे एखादी मुलगी किंवा मुलगा बहिर शिकण म्हणजे मोठ्या मोठ्या शहरात अ खेळा खेळा शिकण्यासाठी असतात मग त्यांना आईवडिलांच प्रेम मिळत नाही पण म्हणजे त्यांना जर शिकायचं असेल किंवा नोक
सांगण्याचा उद्देश तेच ना मग सांगण्याचा उद्देश काय आहे शेवटी कुटुंब म्हणजे काय तर गुण्यागोविंदाने एक एकत्र राहणे, सगळ्यांना समजून घेणे दिवसभराचा थकवा दूर करणे एवढंच मी सांगेल. तुम्ही मला दहा मिनिट टाईम तिला माझा ऐकून घेतला तुमचं देखील मत मांडला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
हा